हा ऐक ते ना हा हा हा बोला कारण काय बरे होग तुम्ही कसे आहे
निवांत बघ काय चाललंय मा आणि
का का करायच मुला
ह हम् तुम्ही एकत्र कुटुंब आहे ना ग
नाही
मग
आम्ही चौघच असतो नवराबायको दोघंच तुम्ही
ह आम्ही नेह आम्ही एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंब असलं की कस जरा बरं पडतय ग
ते तर आहे खर
हम्म ते नोकरीच्या निमित्तानं त्यां बाहेर पडायला लागतंय सोडतो प्रश्न वेगळाच आहे
हम्म
हम्म तुमचं काय नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडलंय
हो हो नोकरी नाही मिळत आहे घरी आम्ही जॉईंट फॅमिली सारखंच आहे सासू सासरे दीर जाऊ ननंदय घरी पण हे नोकरी निम्मित इकडं आलो
हम्म आमचं पण तसचयच सासरे दोघी जावा धीर
हा
हम्म त्यांची मुलं आमची मुलं सगळी मिळून एकत्रच आहोत
हा नाही का काम वाटून घेतली जातात काम पण लवकर होत आणि मुलांना आजी आजोबा काका काकू सगळे एकत्र अस आता आम्ही एक हा म्हणजे त्यांना आपलं म्हणतात कि वेळ कसा त्यांच्यावररोबर निघून थ एकच नाही मी कस वाटते आम्ही च चौघां तोंडा बघुन बघुन कंटाळेत पोर आमची. जान बालीकी खुश अस म्हणजे आपण ऐकुन घेत
नोकरीचा प्रॉब्लेम असला की जायला लागतयच ग
खर पोरांना पोरांच्याडे वाटतं की नाही एकत्र असावं मुलांना पण तेवढंच हम् ह
हम्
अन ऎंटिलेजेबल
आमचं कसं सगळ्यांच बिझनेस आहे बिझनेस असल्यामुळे कसं कुटुंब
एक हा ते आपलं गाव सुटवत नाही त्यात
हा गाव सोडवत नाही जागा तर लहान आहे एवढे एवढ्या खोल्यात तरी पण त्याच्यातच अऍडजस्ट करून त्यांना सवय पडल्यात आम्हाला ते बाहेर कुठं गेल की असं परक्याच्या घरी गेल्यासारखं वाटत. घेतलेला आहे प्लॉट प जायचं म्हणतोय तिकडं बांधुन पण ते काही जमतच नाही.
नाही नाही ते एकत्र राहीलेल नाही झालं एकट एकट राहायला जमत नाही. मग किती पण तुम्ही म्हणजे
हा त्याच्यात कस जाऊबाई नोकरी लागले. मग त्यांची मुलं लहान आहेत त्यांची मुल सांभाळत सांभाळत आपलं चालु आहेत.
हम्म पण वेळ म्हणजे सगळे काम वाट तु घेतल्यामुळे कि एक असं हे होत आता एक आम्ही कसं सगळं आम्ही एकट्यानच केलं पाहिजे. अन ऎंटिलेजेबल पाक धुणं भांडी धरून फर्ची पुसण पुजा करणं सगळं सगळं आम्ही त्यांनी करायच.
हम्म आणि त्याच्यात कस जरा मुली असल्या कि मदत करतात. आणि मुलं असली की कसं त्यांच सगळं हातात द्यायला लागत.
हा मुलगी आहे माझी मदत करते थोड जरस फरशी वगैरे पुसून देत किंवा एखाद्या दिवस पुजा करती काय तर करते मुलगा काय करत नाही तो
आता माझी दुसरीे एक मैत्रीिण आहे मै असल तुला पण ती तिचा मुलगा अग सगळं करू लागतोय.
हम्म बर
काय पण सगळं करू लागतोय आणि आता मुली माझ्या कसं काय करा म्हणलं की सांग काकु करत्या सांग आजी करत्या आणि आजी जे लाड आहेत. आजी पण ते असू देे उद्या लग्न होऊन गेले की तिकडं करायचीच आहे. काम इथं करा तुम्ही
आम्हाला पण सोडवणार मग सुना पण आले की आम्हाला आमच्या आता राहणार नाही. त्या नोकरी निमित्त बाहेर नोकरी निमित्त बाहेर द्या.
हो आताच तसच हाय हल्ली. नोकरी निमित्त बाहेर पडतात त्यामुळे तसं त्यांच आत्ताच्या मुलींना फ्रीडम पाहिजे अस आपल्या सारख एकत्र कुटुब ब पध्तीत राहत नाही.
ब ना असे एकट एकट राहायला.
हम्म त्यांना एकट एकट जेवढं सासु सासरे लांब असतील तेवढ बरं.
हम् तेवढ बरं म्हणजे आपल फ्रीडम असते अस त्यांना वाटते. पण जेवढं घरात एकंद्र वयस् तर माणुस असल्यावर कि नाही
हो आता वयस्कर असल्यामुळे कस हा सासु बहीण आहेत त्यांची बहीण आहे मग काय अडलं केलं काही विचारलं की सांगतात की अस नाही अस करायचं. म्हणजे चुकल की समजुन सांगायच. चावरून घ्यायचं एकमेक हम्म मग करताना कसं एखादा दागिना करायचं म्हणलं तर सगळ्यांना एकत्रच करत पत
हा म
किंवा हम्म साड्या घ्यायच्या असू देत काय कपडे घ्यायचे असू देत सग्यांना एकत्र म्हणजे कसं एकसारख्या कलर फक्त वेगळे वेगळे एकाच ताग्याेतलं ते ह्याच्यासारखं कापड आणा आणून पूर्वी करत नव्हती त्या घरादाराला एकच सांगा झेंडा शिवल्यासारखा स व्यायचं तच काम आहे हम्म मग आणि काय चहापाणी आवर ना
करणार मुलंलीात आता इथून पुढ
हम्म आमचं झालं आता तेच म्हणलं नि वानत तुझा फोन नाही काय मी फोन तरी करून बघाव
हम्म
ह् आमचं कस एकत्र असल्यामुळे जास्त कुणाबरोबर फोन करायला पण मिळत नाही आता एक वर एक वर काय तर काम असतात काय तर करायचं असत घरचा बिझनेस असल्यामुळ त्यांना पण जरा मदत करायला लागत ते पण न असत सासूबाई पण जर आजार त्यामुळे त्यांचं पण करायचं त्यातच दिवस जातोय
ते वेळ दिवस तघडतेस क नवतो खर
हम्म समजत नाही आणि आता म्हणतात हल्ली छोटं कुटुंब चुकी कुटुंब कुठलं आलंय ग सगळं एककालाच करायला प्र आ
सगळं काय काय पण करत आता एखाद्र इथं ग्लास ठेवात उचल ठेवा तिनच दुसरं कोण चलत नाही एकट असल की
ते उचलून ठेवणार माग आहे माहित आहे
आ एकत्र पद्धती अस एक नाही कोणत्र असतेस नाही करायला
हम्म आमच्यात कसं आम्ही पुढं जरी काय काम ठेवून पाठीमाग पुढं गेल तरी पाठीमाग कस जाऊ आवरतात सुबई
हा हॅलो हॅलो हॅलो हल आवाज दिला आहे तुमचा हॅलो हॅलो काय ह फला तुमचा आवाज खरा कमी झालता हॅलो रेंज मध्ये या रेंज मध्ये हा हा त बोल
हम्म आता कसं तसं जमत नाही ना सासू बहिण पण होत नाही सासऱ्यांना पण होत नाही निवत जरा त्यांना तेच म्हणले करा आता आराम करायचे दिवस आहे तुमचे मग ते म्हणतात की आम्हाला तुम्ही आराम देताय तस तुम्हाला तुमच्या मुलांनी जपलं पाहिजे हम्म बघू आता फ पुढची पिढी हा सांभाळायला अस
आपण अपेक्षा ठेवलं तर आपल्याला दुःखव नाही अपेक्षच ठेवायच नाही
हम्म हम्म ह अपेक्षा नाहीच आहेत तेच म्हणतात हे म्हणतात आमचे अजिबात तू कोणाकडे ना्याक्ष ठेव नक आप लागलं चार पैसे सांभाळून राहा आपण आता एक एकत्र कुटुंबात आहे सगळेजण एकमेकांना मदत करतोय सगळ्यांनी म्हणजे काय पण अड चन असूदे सगळीजण समजून घेतोय तस पुढं पुढची पिढी समजून घिल आस नाही आणि आपल्याला तर मुली हायत हम्म. जावई कोणाचे कोण बघतील हेच काही सांगता येत नाही माझ्या भावा मुलं तुला किती बघणार हायत किंवा आम्हाला किती बघणार हायत.
इथ सक्की मुलं कोण बघना.
मग ते अस आताएक आपण बघ सासरे तेच म्हणत्यात तुम्ही एक सगळ तिघी मिळून एकत्र राही नंदा आल्या कधी त्यांच सगळं सुख, दुख सगळ समजून घेताय करताय. त्यांच्या मुलाबाळांना सांभाळताय तसं पुढची पिढी तुम्हाला व्यवस्थित हे करल अस काय सांगत
होय होय ते त्यांना ते जनरेशनच तसय नई ते काय च बोलण नाही जनरेशनच तसं आहे तर आता काय कुणाला म्हणजे चेंज करता येत नाही.
नाही हल्लीच्या जगात कोण कुणाला हे करत नाही विचारत नाही.
किती आपण मुलांच्यावर संस्कार केले तरी ते बाहेरच्या वातावरणात जस चालूय तसच
हम्म आता जाऊबाई निवांत गेल्यात त्या तेच म्हणल्या. नाई ताई तुम्ही जस सांभाळताय तस ही मुलं ची तुम्हाला सांभाळतील मला सांभाळतील पुढे याची गॅरंटी नाही तुम्हाला काय सांभाळतात हम्म त्यांचा भरोसा आजकाल पोरांचा आणि पाहिजे ते तुम्ही त्यांचे हट्ट पुरवताय ते जास्त ह हट्टपणा तुमच्या जवळच करतात आमच्या जवळ करत नाईत.
आपण ऐकलं किती मुलं असंच ना आता मम्मी, पप्पा कावतात म्हटल्याव तुच्याकड जास्त.
हम्म म ते कस ती जरा ओरडली की आणि ती नसत्या दिवस बर संध्याकाळी कंटाळून येत्या संध्याकाळी परत ते हे कराय लागली की पोरं दिवसभर आमच्याकड असत्यात त्यामुळे ते दिवसभर आमच्याच
हम्म बरोबर.
हम्म त्यामुळं कसं ती म्हणत्यात दिवसभर काकू आम्हाला आईच्या वर सांभाळत्या आणि ते काकू असं म्हणत तच नाईत मम्मी. मम्मी मिस्टर ना पप्पा म्हणून बोलवतात हा. मम्मी, पप्पा आणि ह्या मुली माझ्या काकू म्हणून बोलत त आपण पण काकू, काका, आईवडिलांना, काकू काक काच म्हणत्यात ते हम्म हम् मुलांचं ऐकून ते तसं होतय पहिला माझ मुली पण नंदेची मुलं मामा म्हणायची म्हणून मिस्टरांना मामा म्हणाय च्या परत परत कळा लागल्यावर मम्मी, पप्पा म्हणाय लागले. नाही तर मामा, मामी असं होत. हा सुट्टीला येत होती ना पोरं. हा म ती लहान लहान होती त्यामुळं सुट्टीली यायची अन् आणि सगळ्यात मोठी मी असल्यामुळ कसं झालं अ सुट्टीला त्यांना सवय माझीच झाल्या ते जावेच मुलांना पण माझीच झाल्या सवय. त्यामुळे मला कुठं जायचं म्हणजे कि आमचे सोडून ते बाकीच्या सगळ्यांना घेऊन जायला लागतंय.
चालतंय चालत चालतंय चालतंय चालतंय.
हा चालतय ठेऊ काय. हम्